हॅलो
हॅलो
हॅलो मॅम फ्री आहात का? हॅलो हॅलो मॅडम तुम्ही फ्री आहात का?
हॅलो
अ मॅडम मला तुमच्या सोबत खाद्य पदार्थ प्रवास आणि कुटुंब या बद्दल आणखी एकदा चर्चा करायची आहे तुम्ही फ्री आहात?
हो, हो मी फ्रीचं आहे बोला.
ओके सॉरी मॅडम डिस्टर्ब केल्याबद्दल.
नाही नाही डिस्टर्ब नाही बोला.
ओके मॅडम, तर कुटुंबा बद्दल मला बोलायचे होते. थोडे शिल्लक राहिलेले त्याबद्दल बोलायचे होते. तर मॅडम मी बोलत होती की तुम्हाला कुठ कुटुंब हा आपला आधार असतो कुटुंबाशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आपले वडील आपला आधार असतात. बरोबर ना मॅम?
हो, हो
हा तर कुट, मॅडम एखादी गोष्ट जर आपणास आवडली आपण फॉर एक्झाम्पल कोणती गोष्ट करायला गेलो आणि आपल्या वडिलांनी ती बघितलं त्यापेक्षा डबल आपल्याला त्या आणून देणार उदाहरणात खायचं असूदे, अभ्यास असुदे किंवा लाड असूदे असं कोणतंच त्यात की मुलींना सर्वात जास्त प्रेम हे वडील करत असतात. तर तुमचं मॅडम कुटुंबाबद्दल काय मत आहे?
हं कुटुंबाबद्दल तर प्रत्येकाच्या आयुष्यात कुटुंब हे महत्वाच असतंय. हे तुम्हाला माहीतच आहे.
हो कुटुंबाचे प्रथम स्थान आहे, मी तुम्हाला बोललेच आहे. कु कुटुंबाशिवाय मानव, मानव असू दे प्राणी असु देत, पक्षी असु देत, कोणीही असु दे राहू शकत नाही. एखाद्या अनाथ आश्रममध्ये गेल्यानंतर त्यांच्या त्यांच्या डोळ्यांची प्रेमाची प्रेमाची ऊब जी, जाणीव जी काळजी दिसते जे कुटुंब असलेले व्यक्तीच्या डोळ्यात दिसत नाही. अनाथ आश्रमामध्ये गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर आपण निरखून पाहिले तर, त्याच्या आत मधून त्यांच्या आपुलकीने बोलण्यास चालू केले तर त्यांना नसलेल्या कुटुंबाची जाणीव आपल्याला ते करवून देतात बरोबर ना? त्यांना सर्व काही मिळत अस अनाथ आश्रममध्ये सर्वच म्हणजे शक्य आहे असं नाही पण त्यांना राहण्यासाठी जेवण्यासाठी अन्न मिळून देखील जी माया आपल्या आपल्याला आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून परंपरेनुसार मिळत असते ती माया त्यांना उपलब्ध होत नाही. बरोबर ना?
हो, बरोबर.
हा तीच माया उपलब्ध करून देण्यासाठी कुटुंब असणे हे गरजेचं आहे आपली आजी आपल्याला प्रथम म्हणजे आपण खेळत असो लहान असो मोठ्या असो लागल्यानंतर आजी जर आजी आपल्या घरी असेल म्हणजे एकत्र कुं कुटुंब पद्धती असेल तर जी लगेच सांगते, की बा तुला जखम झाली आहे हळद लाव. असे प्रथम उपचार काही तर काही तर नवीन सांगत असते. जसं की बोलतात आजीबाईचा बटवा त्या पद्धतीने. राईट ना? हे जर आपल्या जी घरी नसेल, तर आपल्या आईला म्हणजे परंपरेनुसार जे ज्ञान कौशल्य जी वृत्ती आहे ती पुढे पास करता येऊ शकत नाही. म्हणजे तुमच्याकडून मिळणारे ज्ञान मला उपयोगी असते माझ्याकडून मिळणारे ज्ञान लहान बाळ देखील आपल्याला काही ना काही घरातील शिकवून जाते. बरोबर ना?
हो बरोबर, बरोबर.
त्यामुळे कुटुंब असणे गरजेचे आहे त्याचबरोबर प्रवास म्हणजे कुटुंबासोबत प्रवास दोन्ही विषय आपल्याला एकत्र करून बोलता येतात. कुटुंबासोबत प्रवास करणे देखील गरजेचे आहे. आपल्या कुटुंबासोबत आपण प्रवास केल्यामुळे आनंद लुटता येतो, कुटुंबातील व्यक्तींना आनंद लुटता येतो, सर्वच गोष्टी पैशाने शक्य होत नाहीत. कुटुंबातील प्रेम देखील आपल्याला गरजेचे आहे. बरोबर ना मॅम?
हो, बरोबर.
ओके तुम्ही काय बोलू शकता प्रवासाबद्दल किंवा कुटुंबाबद्दल?
प्रवासाबद्दल तर खूपच आहे, कुटुंबाबद्दल पण बोलण्यासारखे खूप आहे. कुटुंबासोबत आपण प्रवास केला की, तो आनंददायी, आरामदायी असतो. कारण आपण बाहेर गेल्यानंतर आपल्यासोबत कुटुंब असेल, तर आपण म्हणजे व्यवस्थित आ एन्जॉय वगैरे करू शकतो. फिरू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो कुठेही जाऊ शकतो. तुमचं काय मत आहे त्याबद्दल?
बरोबरच आहे आपले कुटुंब आपल्यासोबत असेल तर आपण पैशाचा विचार करत नाही. कारण ते आपल्याच कुटुंबाला जाऊ शकतात, म्हणजे एखादा पैसे उधळू पण शकतो. पैसे खर्च पण करू शकतो आनंद सुद्धा लुटू शकतो आणि आपल्याला घरची चिंताही नसते. फॉर एक्झाम्पल आपण फ्रेंड सोबत फिरायला गेलो, तर कुटुंबाला आपली काळजी असते. किंवा कुटुंबातील लोक आपल्याला सोडून फिरायला गेले, तर आपल्या मनात थोडाफार द्वेष असतो, की घरातले मला सोडून गेले. बरोबर ना? तर ही काळजी मिटून ही काळजी मिटून धार्मिक किंवा ऐतिहासिक प्रवासाला कुटुंबासोबत जाणे हे देखील बरोबर आहे, आइ मी माझ्या फॅमिलीसोबत ऐतिहासिक स्थळाला भेट दिली आहे सज्जनगड, परतन प्रतापगड असे वेगवेगळे गड मी कुटुंबासोबत फिरलेले आहे तेथील स्थानिक माहिती जाणून घेतली गायडन्स तो वरी म्हणे मार्गदर्शक असतात ना त्यांच्याद्वारे वेग-वेगळे मला म्हणजे इन्फॉर्मेशन त्यांच्या द्वारे मला कळाली, तुम्ही कुठे फिरायला गेला आहात मॅडम? म्हणजे गड वगैरे, किल्ले वगैरे?
हम् तसं मग मी शालेय जीवनात गेले होते, सिंधुदुर्ग आणि जवळच असलेला पन्हाळा बघायला मग, बाकी मी असं गड वगैरे बघण्यासाठी कुठे नाही गेले.
तुमचा पन्नाळ्यातील अनुभव काय आहे?
उन्हाळ्यातील माझा अनुभव खूप छान आहे, आम्ही शालेय जीवनातच गेलो होतो, बसने शिक्षक होते आमच्या सोबत मग, तिथील दरवाजा वगैरे, तीन दरवाजा म्हणतात मग ते व्यवस्थित म्हणजे तिकडे, ते महाराजांचे सगळे तिथं ते काय-काय होत ते सगळं दाखवण्यात आलं आम्हाला आम्ही व्यवस्थितरित्या ते सगळं पाहिलं आणि त्यावर आम्हाला नंतर नोट्स वगैरे द्यावे लागत होते, त्यामुळे आम्ही तिथून एक गाइड घेतला होता, त्याच्याद्वारे आम्ही सगळे इम्पॉजिट नोटडाऊन करत होतो, अशा प्रकार रे म्हणजे आम्ही एक दिवस तिथे राहिलो त्यानंतर रंकाळा वगैरे बघितला आणि मग त्यानंतर आम्ही घरी परत आलो अमचा अनुभव हा छान होता आमचा क्वचित
ओके मग मॅडम मला मला सांगा प्रवासामुळे आपल्याला वेग-वेगळे ज्ञान प्राप्त झाले जसे की अ कौशल म्हणजे वेग-वेगळी भाषा ऐतिहासिक बद्दल तुम्हाला माहिती मिळाली धार्मिक ठिकाणी तुम्ही गेला असाल तर देवा धर्माचे तुम्हाला मिळाले, ऐतिहासिक ठिकाणी तुम्हाला इतिहास म्हणजे इतिहासाची माहिती मिळाली जसे की राजा, तेथील किल्ले, आपलं स्वराज्य क त्याची स्थापना कशी झाली, आपले स्वराज्य निर्माण करताना कोण कोणत्या आपल्याला गोष्टींना सामोरे जावे लागले, त्याची सर्व माहिती तुम्हाला कळाली म्हणजे प्रवास त्या दरम्यान आपल्याला ज्ञान देखील, कौशल्य देखील प्राप्त होते आणि कुटुंबासोबत गेल्यानंतर तर आणखीनच आनंद लुटता येतो जसे की म्हणजे आणखीन उत्सुकता निर्माण होते आपल्या शरीरा म्हणजे आपल्या अ डोक्यामध्ये कि याच्यानंतर काय बघावे? राईट ना?
हो बरोबर-बरोबर
म आणि तुम्ही प्रवास ह म्हणजे अजून तुमची काय इच्छा आहे म्हणजे अजून तुम्हाला कुठे-कुठे जायचं प्रवास करण्यासाठी जे म्हणजे पेंडिंग पडलेले आहात?
हम्! तसं मला खूप काही फिरायचं आहे, बट मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की प्रवास करताना नेहमीच आनंद होईल असं काही नसते ना! म्हणजे कधी-कधी अडचणी येऊ शकतात आपल्या प्रवासमध्ये एकेकांना प्रवास सहण होत नाही म्हणजे एकेकांना प्रवाससहन होत आणि मग जर आपण त्यांना हो बरोबर आणि सकाळी जर म्हणजे आपल्याला लवकर जायच असेल तर कधी-कधी लेट होतो म्हणजे उशीरा उशीर होणे किंवा गर्दी असणे, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्या अनुभवातून आपल्याला आणि नवीन गोष्टी वगैरे शिकायला मिळतात म्हणजे प्रवासामुळे फक्त एन्जॉयच नाही, बट म्हणजे जे काही आपन फेस करतोय ज्या ज्या गोष्टींना आपण सामोरे जातोय त्या गोष्टीतन आपल्याला खूप काही शिकायला मिळतं प्रवासामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि वेगवेगळ्या परीस्थित्ती ना आपण सामोरं जायला शिकतो ना कसं म्हणजे काही प्रॉब्लेम आला त्या टाइमला तर त्या टाइमला आपला जो काही आत्मविश्वास असतो तो वाढून आपण प्रत्येक परिस्थितीला असं सामोर जातोय त्यामुळं, प्रवासामुळे ह्या चांगल्या गोष्टया आपल्याला म्हणजे मिळतात शिकायला
ओके! तर मॅडम मला तुम्हाला अनेक सांग म्हणजे मी ही सांगू इच्छिते की तुम्हाला म माझ्या आयुष्यातील म्हणजे कोकण साइड फिरायची राहिली आहे, मला कोकण साइड खूप आवडते मी तुम्हाला बोलले की, मी महाबळेश्वरला फिरून आले, थंड हवेचे ठिकाण आहे तेथील डोंगर, दर्या असं अ अविस्मरणीय क्षण आहे तो जो मी कधीही विसरू शकत नाही तसेच कोकण साईड ही खूप छान आहे, म्हणजे मी असं ऐकलं आहे की को असं बोलतात की भारतातील ते एकमेव ठिकाण आहे जिथे सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. कारण असं बोलतात की जेथे झाडे झुडे, तेथे पाऊस पडे, मग त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडतो कारण तेथे खूप म्हणजे खूप झाडे आहेत कोकण म्हटले की पहिला नारळ आठवतो आपला आपल्याला कोकोणट, इथे खूप जा जास्त प्रमाणात नारळ झाडे आहेत मोठमोठे डोंगर आहेत करवंद वेगवेगळे फळे खायला मिळतात आनंद लुटता येतो फिरता येते कसे ही वागता येतं, जगता येतं मोन मोकळेपणाने तेथील पक्ष्यांचा किलबि लाट माणसांची असलेली प्रेमळं, माया सर्व काही आपल्याला अनुभवता येते तर कोकणातील गोवा या ठिकाणी देखील बीच आहे त्या बीचवर देखील आरेवरे बीचवर देखील आपल्याला आनंद लुटता येतो एखादा पाऊस म्हणजे उन्हाळा, पावसा, हिवाळा हे तिन्ही ऋतू तिथे साजरे करता येतात. तसेच कोकणातील असलेले सर्वात म्हणजे खाद्यपदार्थ मासे आहेत, तेथे जास्त प्रमाणात मासे आणि भात खाल्ला जातो, तेथे फेमस असलेले जेवण हे भात आणि मासे असे म्हटले जातात ते तेथील भाषा, विविध ज्ञान तिथं असलेली कौशल्य सर्व काही आपल्याला अनुभवायला मिळतात, तुम्ही कधी कोकणात गेलात का मॅम?
हो हो मी गेले आहे मी गणपतीपुळे बघितला आहे गोवा बघितला आहे मार्लेश्वर सिंधुदुर्ग मी तिकडचे साइड बघितलेली आहे मी गेले होते त्यावेळी मला खूप छान वाटलं तिथे निसर्गरम्य वातावरण निसर्गाची म्हणजे समुद्राची शांतता आपल्या मनालाभावून जाते. क त्या कोकणातून कधी परत ह येऊ नये तिथेच राहावे, तिथेच वस्ती करावी, तिथेच आपलं एक छोटस घर असावं, तिथेच आपली एक छोटीशी फॅमिली असावी, असा हा कोकण मला खूप आवडतो, पहायला डोळे असे म्हणजे बघतच राहतात असा हा सुंदर कोकण आहे महाराष्ट्र काय ते?
हॅलो!
हॅलो, बोला ना!
हा मॅम, तुमच्यासोबत बोलून मला खूप आनंद झाला छान वाटले ओके थँक्यू सो मच मॅम!
ओके थँक यू!